हॅलो, हॅलो.
हा ताई आवाज येतोय माझा.
हो येतो येतो माझा येतो का? माझा आवाज येतो, येतोय ना बरं बरं नमस्कार नमस्कार! आता आप पण महिलांच्या रोजगारावर बोलूया है ना म्हणजे? महिलांना ना मग काय? काही रोजगार महिला घरी बसल्या करू शकतात कारण, कस? महिलांना प्रत्येक महिलेला नोक नोकरीच करता येईल अस नाही. किंवा नोकरीची संधी मिळेलच अस नाही. किंवा काही कारणाने समजा मुलं लग्न झालं, तर तिला नोकरी सोडावी लाग ते नाही का? तर मग घरी बसल्या रोजगार म्हणजे घर सांभाळून रोजगार करायचा अशा काय काय गोष्टी महिला करू शकत आ त्याच्यावर बोलू आपण, हो की नाही? तर पहिली गोष्ट तर तर छोट्या छोट्या गोष्टी. पहिली तर स्वयंपाकाची गोष्ट सगळ्यांनाच माहितीय की, महिलांना अगदीच काही नाही तर स्वयपाक तरी येतो. तर त्याच्यामुळे, जे मेस म्हणतो आपण किंवा मुलं होस्टेलला असतात. तर त्यांना सुद्धा ते जेवण बनून देऊ शक साधर होऊ शकत. तुम्हाला काय वाट
हा. म्हणजे अ- ग्रामीण भा गात. आणी शहरामध्ये देऊ शकते देव आहे. पण ग्रामीण भागामध्ये सहसा चालत नाहीत ना आडोे कारण प्रत्येक ग्रामीण भागामध्ये असे जास्त सुविधा नसतात शहरामध्ये कस कॉलेज असते जॉब असते. तर त्यामुळे आपण विषारम भागामध्ये करू शकतो. हो. पण हीच गोष्ट ग्रामीण भागामध्ये ते आपण नाही करू शकत मग ग्रामीण भागामध्ये काय ज्वेलरीज बिझनेस असेल किंवा एखादं उलन असेल. तर ते कस त्यांना थोडीशी ऑनलाईन वगैरे माहिती देऊन की कसं. करायचं कसं करायचं म्हणजे त्यांला तर ऑलरेडी ते जमतचत. स्त तरच कस ग्रा भागामध्ये जास्त बनवलेलं असतात. अ पण त्यांना थडीशी ऑनलाई माहिती देऊन ते ऑनलाईन विक्री अस करू शकतात त्या त्याच्यानु हा.
बरोबर बरोबर म्हणजे ग्रामीण भाग मटेरियल विकलं पाहिजे नाही का? म्हणजे काही काही गोष्टी ग्रामीण भागात खूप चांगल्या असतात. तर त्या त्यांनी शहरात पाठवलं पाहिजेत शहरातल्या लोकांना लातात कि जसं की काही अ चांगले पदार्थ आहे. पण ते ड्राय करून म्हणजे सुकवून वगैरे नाही का भाजीपाला सुकवून तो सुद्धा शहरात पॅकिंग करो. येतो. पॅकिंग पाठवताय- कारण शहरात कस आहे? की - बऱ्याचशा गोष्टी मिळतात पण ग्रामीण भागातल्या ज्या वस्तू तयार होतायेत किंवा खाण्याचे पदार्थ तयार होतायेत - तर तेवढं स्वच्छ चांगलं- शहरात मिळत नाही. नाही का? तर तसं सुद्धा महिलांनी शिक- पाहिजे की शहरातल्या लोकांना काय पाहिजे आपल्याकडून. हो की नाही? तर ते एक शिकून घेत- लं पाहिजे. की नुसतं पीठ जरी म्हटलं ना- ज्वारीचं पीठ. त आता शहरामध्ये- कस होत की, नुसतं डायरेक्ट पीठ घेतलं जातं विक- कत. तर, - ते जर समजा अन मिश्र काही नसेल किंवा आपलं भाजणीच पीठ आहे- अ थालीपीठाचं पीठ- आहे तर - असे जवर पीठ तयार- करून दिल्या आणि त्याला लायसन वगैरे घ्यायचे मात्र - त्याला फूडच लायस- सन लागत. ते -घ्यायचं. आणि त्याच व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन. तस जर केलं- तर ते शहरात त्या व- विकू शकतात म्हणजे त्यांच्या इथेच राहून, त्या ऑनलाइन विकू शकतात. नाही का? अस. आणि- आणि- त्यांच्या जवळपास ते शिलाई आणि ब्युटी पार्लर आणि ते दागिने बनवण वगैरे हे तर छोटे छोटे उद्योग आहे. मेणबत्- ते बनवण. अगरबत्ती- ते बनवण - नाही का? हे छोटे छोटे आहेत पण ह्या - त्या उद्योगांना सुद्धा मार्केट मोठच लागेल ना. कारण शेवटी गावात कोण विक
हा हो ना हम् येतो ना ते सतनला माह पण नसतं ना असं कि हे कुठं विकलं जाऊ शकत काही काय बायकांना पण सगळं येत असतंय म्हणजे सगळे त्यांच्या अंगामध्ये कला ते अस ते पण त्यांना नेमकां अस. ह. माहितच नसतं की मार्केट कसं मिळेल आपल्याला किंवा काय नाही त्यामुळे का? त्यांची कला तर अशीच निघून जाते ग्रामीण घरामध्ये ठीक आहे आता सध्या जरा मोबाईलच्या त्या ह्याच्यामुळे थोडस त्यांना माहित होतंय सध्या थोडे थोडं ते पण माहिती करून घेऊन अस. विकू शकतात ते पण कसं सांगणार आहे पण को तरी पण
पाहिजे. बरोबर बरोबर हो ना हो तर त्याच्यामध्ये कस की अजून बरेचसे उद्योग आहेत महिलांसाठी आता जस हस्तकलेच्या वस्तू आहेत वेगवेगळ्या त्या बनवायच्या पण तेच त्या सुद्धा शहरातल्या लोकांना आवडतील अशा बनवल्या पाहिजे. आणि म्हणूनच अ त्याचं जे आहे त्याच प्रशिक्षण पण घेतलं पाहिजे आणि त्याच प्रश प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण माहिती करून घेतली पाहिजे. ज्या शिकलेल्या मुली आहेत. गावामध्ये त्या मुलींनी ह्या सगळ्याचा तपास करून ती रंगसंगती बघून शहरातल्या लोकांना काय काय आवडतय याचा सर्व्हे करून मग नंतर तशा वस्तू जर दिल्या सगळंच मिळतं ना शहरात. काय मिळत नाही सगळंच मिळत म्हणून मग शहरातल्या लोकांची काय गरज आहे आणि ज्याच्यात त्यांना पाहिजे आहे ग्रामीण भागाकडून अशा कोणत्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंचा सर्वे जर केला मुलींनी तर त्यांना मार्केटिंग मिळू शक त महिलांना सुद्धा हो की नाही महिलांनी बनवलेल्या वस पुन्हा हे ना.
हा हा हो ना.
हा आता तुमच्याकडे ते बनवत असतील. पापड वगैरे
हा आमच्याकडे पापड असतात, कुरवडे असतात, म्हणजे आमच्या आम्ही मी पण ग्रामीण भागातूनच आहे पदर म मी आमच्या शहरामध्ये म्हणजे गावामध्ये बघते ना सगळ्यांना खूप सारं येत असत. ते आणि कसं जुन्या बायका असतात. त्यांना एवढं मोबाईल ज्ञानपण नस तय की काय म्हणजे कसं करायचय. किंवा काय नाही.
हो.
त्यांना सांगावं लागतं थोडस की असं करा तुम्ही तसं करा. आणि मला तर असं जाण शहरा भागामध्ये कि ग्रामीण बायकांना जास्त कला आहे. म्हणजे शहरातल्या बायकांपेक्षा.
बरोबर आहे ना बरोबर आहे ना. नाही कारण त्यांच्याकडे ना ते अ काय म्हणूया आपण पहिल्यापासून आलेल आहे ना. सगळं ते होय कि नाही. त्याच्यामुळे त्यांच पारंपरिक ज्ञान आहे असं म्हटलं तरी चालेल हो की नाही. परंपरेने आलेलं आहे त्यांच्याकडे ना सगळं ज्ञान, आणि परंपरेने आले हो. हो आणि परंपरेने आल्यामुळे काय झालं. की ते जसच्या तसं राहिलं त्याच्यात फार मिक्सिंग झालं नाही. त्याच्यामुळे ते खूप चांगलं राहिलं, आणि म्हणून हे जे ज्याला आपण ओरिजनल म्हणतो. ओरिजिनल काम जे आहे ना. ते पण राहिलं पाहिजे आपलं म्हणून मग ग्रामीण आणि शहरी यांची सांगड कशी घालता येईल. किंवा मग पर्यटनासारखं आहे कि शहरातल्या लोकांना कंटाळा येतो. मग त्यांना ग्रामीण जीवन बघायचं असतं. तर मग तसे त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला ग्रामीण भागात आणता येईल नाही का मग त्यांना ग्रामीण भागातलं भाजी भा करी कशी खातात. शेत असतात ते सगळं दा खवण्याच काम करायच, तो सुद्धा एक छोटासा कृषी पर्यटन म्हणतात त्याला. तो एक व्यवसाय होऊ शकतो जर ती थे थोडस शेती वगैरे असेल तर, कारण शेवटी कस आहे की. शहरातले लोक कंटाळलेच ह आहेत ना. तर त्यांना त्यांच्या मुलांना शे ती दाखवावी लागते वेगवेगळे भाग दाखवावे लाग तात त ते पण छान काम आपण करू शक तो असं. त्याला कृषी पर्यटन म्हणतात. आहे ना.
ह ह ह ते.
हूं!
सध्या म्हणजे असं खूप सारे आहेत. पर्यटन मी आज म्हणजे मला माहित नव्हतं. मी आज तुमच्याकडून ऐकलंय. ठीक
हो हो खूप चांगले चांगले उद्योग आहेत आणि उद्योगांमध्ये. आता कपडे शिवण साध अ तिथल्या तिथे टेलरिंग. काम करणाऱ्या तर खूप महिला असतात ग्रामीण भागमध्ये. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा. ह हो ना वेगळ्या पिशव्या शिवण म्हणा किंवा मॅचिंग पर्स. शिवण आहे ना. किंवा साड्यांपासून ड्रेस शिवणं, खूप साड्या असतात शहरात महिलांकडे, आणि त्या पडून राहिलेल्या असतात तर मग जवळच्याच शहरात जाऊन एक. एखाद्या दि दिवस ठेवला. एखा्या मुलिनी आम्ही तुम्हा साडी ड्रेस. शिवून देऊ बाबा तर ते एक काम होऊ श शकतो कि दोघांच काम होतं मग त्या पैसे पण द तुम्हाला आणि यांना पण काम मिळत. तर अशा प्रकारचं थोडं वेगळं म्हणजे टेलरिंग मध्ये कस की गावामध्ये बरेच टेलर असतात ना. आणि काम थोडं. असं मग गिरई पण पाहिजे त्याला आणि कामाला किंमत पण मिळाली पाहिजे गावाकडे थोडी कमी किंमत मिळते. नाही का तरी सुद्धा अस. थोड थोड मुली जर बाहेर आल्या आणि घेतलं किंवा ऑनलाईन शिकून घेतलं. ऑनलाईन वर आपली ऍडव्हटाईज केली सोशल मीडियावर तर खूप छान रोजगार उभे राहू शकतात नाही का.
हा हो ना हा म्हणजे असो हा. हे आहे तसं मी ते कृषी उद्योग कृषी उद्योगाचं मला माहित नव्हतं तसं मी सांगेल. य गावामध्ये
त तस पण करू शकतो आपण ब्युटी पार्लरचं पण तसं. आहे. असे छोटे छोटे व्यवसाय जे आहेत. ह ना. ते थोडेसे बाहेर गावा त्या बाहेर सुद्धा आपण जाऊ जाहिरात केली पाहिजे. मग आपल्याला हे शहरी आणि ग्रामीण या दोघांना जुळवणार. म्हणजे ऑनलाईन आहे त्यामुळे ते माध्यम आपण वाप वापरल पाहिजे. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन. गेलं पाहिजे छान वाटलं तुझ्याशी बोलून धन्यवाद
हा मला पण धन्यवाद